हॅलो हॅलो
हॅलो
हां हां येतोय बोल.
हां कशी आहेस बरी आहेस का?
हो आहे तो
हो मी
काय चाललंय मग?
काय नाही बाई म्हटलं जरा बघावं काय करतेस.
हां बोल. काय नाही. निवांतचं.
होय. आता कसं म्हणजे सण आलेत गं आता पुढच्या महिन्यात गण पती
होय.
आणि- छान वाट बते गण- पती पुढच्या म- देणार पण मस्त वाटत-
सप्टेंबरमध्ये होय, म सगळ्यांनाच-
सणवार आले की कसं आहे वेगळ्या प्रकारचा ऊस हां असतो
होय. आणि जास्त करून गण गणपतीमध्ये तर जास्त सगळ्या लहान लहानांपासून मोठ्यांपर्यंत ते हेचं असतं
गणपतीत अ म्हणजे दहा दिवस आरती वगैरे आणि नंतर म्हणजे एक प्रसन्न आणि वे वेगळचं वातावरण असतं. दरवेळेला आर ते झाले की त्याचं
प्रसाद, होय. प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी असतच त्या उंदीर पूजा परत गौरी वाहन च हम्म.
हो गौरी, गणपती हा. आणि म्हणजे दहा दिवस कसे जातात. काही कळत नाही
होय
नाहीय का दहा दिवस तर गणपतीतले कसे जातात ग गणपती आले की, एक चार एक दोन-तीन दिवसांनं लगेच गौरी येतात त्या जेवतात पुन्हा, त्यांच जाण्या च्या आगमनात आणि त्या त्यांच्या च्या वेळेला म्हणजे ते जेवतात तेव्हा हळदी - कुंकू समारंभ असतो त्याला आणि किती पदार्थ न हे
सगळे गोडा -धोडाचे तेच पदार्थ सगळं गोड घर
हो हो सगळं गोड -धोडाचे पदार्थ आणि ते स् ता बनवून ठेवण्यात पण
आम आनंद असतो हो
हम्म आणि नंतर आता त्याच बरोबर तू गुढी पाडव्याचं घे गुढी पाडव्याला पण अ म्हणजे वेग सगळे सणांचं कसं म्हणजे सगळं वेगवेगळं आहे म्हणजे उत्साह तोच फक्त म्हणजे जे सण जसजसे साजरे करत ती पद्धत थोडी वेगळी म्हणजे आनंद तेवढाच आता गणपतीच झालं तर गुढी पाडव्याच घेतलं तर ते गुढी उभारतात आणि प्रत्येक सणामाग काही ना काही तरी म्हणजे असतयच.
होय
म्हणजे आता गुढीपाडव्याचं ते कसं गुढी उभारतात त्याला ते साखरेचे लावतात, घाटी लावतात परत ते ल लिंबा च लिंब लावतात आणि त्या दिवशी खातात. पण तो करडी लिंबू म्हणजे आरो साठी चांगलं. आणि हा त्यासाठी म्हणजे प्रत्येकाचं महत्त्व काहीतरी आहे. हे सणा मागे आणि मग ते गुढीपाडव्याला ते लिंब हे ते खातात आरोग्यासाठी म्हणजे अ जे दाहा झालेला असतो तो कमी करण्यासाठी मला वाटतय त्याच लिंबाचा उपयोग होतो.
होय, होय.
बरोबर अ आपल्या मराठी महिन्याच नवीन वर्ष चालू होतं त्या
दिवशी होय.
नाही का. नंतर आ तसच दिवाळी घे. दिवाळीला पण दिवाळीला, तर किती मज्जा येते. बापरे नाही का? हा सगळं नवीन नवीन कपडे. नंतर त्याच्यात सुद्धा किती
सगळीकडे रोषणाईच असते.
दिव्यांचे झगमगाट. सगळीकड ल खं लाइटिंग वगैरे दिवे हम्म. रंग मुळ्या
हो.
दिवाळीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे सणामध्ये रांगोळ्याला किती महत त्व हाय. सगळ्यांच्या दारात रंगोळी असते.
होया
ते नवनवीन फटाके फटाके आ ता सध्या म्हणजे तस कमी झाले आणि ते बरंच ऐ एका दृष्टीन म्हणजे जर आपल्याला कस आवाज कर्कश आवाजामुळ एखाद हा प्रदूषण होत. ते किंवा अअ म आजारी माणसं असतात वयस्क कर माणसं असतात. त्यांना पण कुठ तरी त्रास होतो ना त्या त्यामुळ ते अ फटाक्याच एवढं काय हे नाहीये पण शेवटी आहेच की फटाक्याशिवाय दिवाळी कस
दिवाळी नाही. हो लहान मुलाना त त्येचा आनंद अ फटाके वाजण नवीन कपडे
हो नवीन कपडे फटाके फराळ फराळ पण ते हो म्हणजे हो हो हो सगळ्या आता म्हणजे एक आठ पन् आता दिवस तरी आठ किंवा चार दिवस तरी काय जस जमेल ज्यांना तस ते ले फरार करायच्या ह्याच्यामध्ये लागतात. नाही का आधी गरच अ म्हणजे परत ते अभ्यंग स्नान सकाळी लवकर उठून अअ उठणं लाव अ ते म्हजे ते सगळं सगळं हेच आहे ना
हो
म्हणजे तुमच्या इकडं असंच असतय काय?
हो. सगळं असच हम्म
दसरा देवी ना
हो हो दसरा दसऱ्याला पण दसरा ते न ते दशाननाचा वध झालेला असतो. त्यान त्यामुळे ते तो बनवतात नारळी पौर्णिमा नाराळी पौर्णिमेला पण आ म्हणजे कोळी लोकांचा सण आहे तो म्हणजे दर्यांत नारळ सोडतात.
हो
मोठा उत्सव असतो त्यांचा तो
होय
आमची नागपंचमी
नागपंचमी संक्रांत असते. त्या बरेच आपल्या म्हणजे महाराष्ट्रातले सण असे बरेच आहेत. या सणांमुळे तर सगळे एकत्र येतात.
सणांमुळ सगळे एकत्र मिळून
हॅलो हॅलो आवाज येतो
ते देव नाम हाय.
हॅलो
हॅलो
हा बोल की.
म्हणजे परत प्रत्येकाच्या सणाचं सुद सण साजरे केलेले जातात. आता इथला बेंदूर घेत नानी कर्नाटक
बेंदूर हा
ते वेगळाच आहे.
होय हो
आणि महाशिवरात, होळी होळीला सुद्धा ते म्हणजे चांगल्या वाय वाईट कृतींच द फन करि
कर हो हो
पोळीचा नैवेद्य म्हणा प्रत्येक ठिकाणाहून सगळ्या म्हणजे शेणी वगैरे ला म्हणजे, हो
रंगपंचमी हो
रंग वेगवेगळे, मकर संक्रांतीला पण तसंच असत नाही का
हो
संक म्हणजे आपल्या इकडचं वेगळं आणि हम्म वाईट शक्ती वर चांगल्याच याचा प्रभाव असतो तो ना विजयी होतो असं काहीतरी आहे त्याच्या माग च कारण
कारण हो
हम्म म अस एकत्रित म्हणजे सगळे सण चांगले पण आहेत आणि त्या माग काही तरी त्या करण्यामाग महत्व आहे. काहीतरी त्याच्या माग आणि पिढ्यान -पिढ्या म्हणजे ते सगळ असं चालू राहिलेला आहे. आता थोडंफार म्हणजे जास्त एवढं हे कोण करत नाही कारण कामाच्या हेन कोणाला वेळ नसतो हे नसतो, पण एक सणाचा आनंद आणि तो साजरा करण्या म्हणजे वेगळीच मजा आहे आणि हे नाही का आणि किती प्रसन्न वातावरण होतं तेव्हा
हो
नाही का आणि छान पण वाटत.
एक दमच होत सगळं घरातच आनंदाचं वातावरण निर्माण होत.
हो आणि एकत्रित साजरं करण्यात पण मजा आहे वेगळीच एका पाहुणे वगैरे म्हणजे दिवाळीला मना सु सुट्ट्या लागलेल्या असतात. आपण त्यांच्याकड जा तर ते आपल्याकडे येतात पाहुणे आणि दुसर सगळ्यांकडे जाऊन हे सगळ्या वेगवेगळ्या सणांचा आनंद घेण्यात मजाच हाय.
अता होय होय हम्म ह
हम्म ठीक आहे बाई चालतय मक
हा ठेवू.
छान वाटलं बोलून तुझ्या बरोबर ठेवूका म?
हा हा